हॅलो! गावाला गेलो गं. जरा गावाला आलोय.
कुठल्या गावाला
तेंगकला
हो मला का घेऊन गेली मीस
ण नाही मी कामासाठी आ
काय काम आहे कॉलेज बघायलास काय तिकड चालते कॉलेज बघून ये इंग्लंडच घेऊया तिकडच
हंगल
हम्म
आं
इंग्लंड ना कोम युक के युकेच कॉलेज राहू दे जॉब बघ येोक्याचा
पाय तत हॅलो
काय म्हटली
तो काय करालास
कता देऊन दे न येऊन बसले अस म काम आहे काम आहे एक मिनिटग कुठं मला सांगितलं तिन कोणाले रे हला हॅलो बोल कि
काय नाही तेच काय काम करायल अस विच
काही नाही ग बस आता वय आता काय करण झालं
अजून काय काय राहिलं
नाही काम आहेत वर्ष कसयचे आता दोनच झालं
अज म मग
नाही जाणार आहे म्हणता ना नंतर जाणार आहे मम्मी म्हणताना मम्मी आणि आदेश तू कुठे फिरायला झाला क नाही ते फिरून
नाही एकदम बस मध्येत
कनी तिकडच्या
छान
हम्म
अ ते कसं जाणार त काले
अगं मी कुठे जाणार आहे मम्मी आहे आधीच जाणार आहेतेत म्हणताना
ते दिदीच्या माहेरला सांगितलं नाही का
सांगित दिदीचं माहेर माझच आहे आमचं आहे
ह
सासरला.
ह सांगितलं की मीचयेकी
सांगे त्यांना कुठे माहित नाव खरं.
हम्म!
त्यांना माहित नाही नवं.
माहिती हाय.
बिझनेस
माहित आहे सगळं माहित आहे. बघितलंच स्वतः
हा. हा व्हय राहायला झाले.
जरा डोक फिरलंय माझं.
का ते कळालयं का खरं?
तु काय चुकीच बोलू नको आधीच सांगतो, नाय तर तु शिव्या खाशील.
आगं का म्हणून विचारलं फक्तं?
त्या हातान
सांगायच बाय
सांड
तु मार ख खाशील ह ठेवणार बघं फोन.
कवा सांगणार म? अं कवा सांगणार सांग वी चालत नाय.
नंतर सांगतो म्हटलंय नव्हं.
हां टाईम सांगा. चार वाजता. कुणामुळं चिडले? कुणामुळं चिडले?
काहीतरी आलंय सम वन इज कॉलिंग इफ यू डोंट नो देम रिजेक्ट द कॉल द कॉल विल रिकॉडेड